हॅलो.
हॅलो काय चालंलय?
काय नाही. खूप लावायचं चालू आहे.
शिवन क्लास.
हा
हम्म झालं का प्रोफेशनल?
आं.
प्रोफेशनल झाला की नाही अजून? करायचं ना आता त्याच्यात- जास्त स्कोप आहे साडीचा ट्रेंड जास्त आहे. म मला मी तुम्हाला-
कशा आहात?
साडीचा ट्रेंड आता जास्त चाललाय म्हटलं. ब्लाऊजचा कोर्स करायचा.
कुठं जाऊ आता करायला ओळखी पण नाहीेत कुठं जायचं करायला?
जयसिंगपूर. त्याच्यामध्ये- हम्म. ते असच पडणार नव्हत. मग फक्त डिझाईनसाठी ते विचारून बघा ना सुतारा आहे तिला. ह नाही
कुणाला विचारू आता?
सुतार.
तुम्हीच म्हंटला कि ती अ-
होय घेत्या पण तिला- तिला वि सांगायचं माझं झालंय सगळं मला जमतय. फक्त मला डिझाईनच शिकायचे. हा तस अस - त्रखल चालूए. काल चुलत भावाचा डिवोर्स झाला. त्याबद्दल-
का?
काय ते- राहत नव्हती मुलगी तो मुलगा म्हणजे माझा चुलत भाव होत- ता तो सौदी अरेबियाला लग्न झाल्यापासून- ते दोन तीन वेळ दोन वेळा येऊन गेल- ता चांगलीच होती आता तिसऱंदा गेलता तर ती रायना झाल्या.
हा हा
मम्मीच्या घरी असा विषय झाला मग- तो काल डिव्होर्स झाला त्यांचा-
अरे बापरे! म सौदी किती महागात पडली ही.
उ सवदी नाही त्यान तिला पाहिजे तेवढं सगळं दिल किती तीन लाखाचं का चार लाखाचं तिने मेकअपचं सामान मागवलं होतं. सगळं घेऊन आला होता, सगळं घेऊन आलता तिला स्वतःला.
बघा.
सगळं घेऊन आलता आणि आता म्हण दहा लाख रुपये पाहिजे सोड चिट्टी झाल्यावर. तर हा म्हंटला नाही देणार म्हणजे आमचा असं कोर्टात झालं नाही जमातीनच आमचे पाच गावचे माणस ना जमात त्यांच्या विषय घेतला आणि मग ते काल मिटवलं, ती दहा लाख रुपये माग त हा लग्न झालेला सात लाख रुपये मागत. हा नांदवतो म्हणताना तरी पण काय नाही म्हंटली. मग, जमातीनं ठरवलं की कुणी कुणाला पैसे द्यायच नाही काय नाही आणि आता ह्यांना. ह्याला मुलगी कुणी द्यायची नाही आणि तिला मुलगा कुणी द्यायचा नाही.
आई तसं कसं होईल?
होय, म्हणजे आता आमच्यात हे प्रकरण जास्त तर वाढत चाल डेवोच. हो
खरं पण मुलग्याची काय चुकी होती?
मुलग्याची काही चुकी नव्हती आणि म्हणजे तो काय बोललाच नाही परत होय असंच ठरले काय माहत नाही आपल्याला पण असाच विषय झालेला आहे. ते चाललंय म्हणजे आता हे प्रकरण जास्त वाढायला लागलंय डीवोच. च्छामुळे, हम्
तुमच्यात तसं वाढायलय?
पण जास्त आता ह्या वर्षात चार पाच झालेत. होय. म ते मुलग्याकडनं. तिनं काय काय असं पर्सनली सामान मागवलेलं वगैरे काय काय त्यांना सगळं आणलं होतं. आणि लग्न झाल्यापासून वेगळ्या, लग्न झाल्यापासून. वेगळी आहे ती. नाही ना आता काय करायचं मग. होय, सहा महिन्याने गेलाय लग्न झाल्यावर लग्न. होन सहा महिन्याने गेलाय, परत दोन वेळा जाऊन आला होता त्या वेळेला ठीक होती. आता तिसऱ्यांदा गेल्यावर काय झालं काय नाही कुणाष्ट
बाहेर काहीतरी मॅटर असेल मग.
असल कदाचित, जाऊते. नाहीच म्हटली मला राहायचं नाही. जाऊ दे काय स्पेशल आज बनवलं होत रेसिपी.
काय नाही, काय शेंगाची भाजी केलोय.
कसली शिंगाची.
कशाची आहे बाई ती.
काय शेवग्याच्या, शेवगा घेवडा? वरणा हम् एस. कि
चांगलं.
हम.
चांगलं आहे म्हंटलं काय ऐकाल तेवढ नवलच.
हम. क्या करे? और?
औ कुछ नाही आहे.
मी जाती काय जयसिंगपूर.
सुमीला म्हटल्याला जरपग म्हणून कोर्स विचारून सुमीला सवड नाही.
हम्म तेच ना.
उद्या येणार आहे काय जयसिंगपूरला जाऊन येऊया. तुम्ही काय विचारणार होता ना.
कशाल आा. खुर्च मी विचार म ते मॅडमांना नाही. ते मॅडमांना विचारले मी तला मी सांगितले. जरा पर्सनली प्रॉब्लेम झालाय.
हा.
त्या नंतर मी जॉईन करते.
हा हा
हम
कधी करणार आहे मग.
करेन करेन कि आता. बघूया. एक दोन महिन्यानं करायचं म्हणायचं म्हणते बघूया.
चालते चालते.
मं आणि काय नाही. सासूबाई कोणकोण गेलं मग तिकडे कोल्हापूरला गेलीत का नाही.
गेले की मम्मी तिने गेलतीय.
गेल ती म्हणजे आलीत परत.
गेली गेली मम्मी गेल्या राशेद राज. शाईन सुमया तेवढी गेली नाही सुमया म्हटली मला काही बोलवले नाहीत. एका गोष्टीन म्हणायला पाहिजे होतीि चल म्हणून मी काही गेलो नसतो काय.
मामी.
हम्म. माय म्हंटले मला एखाद्या गोष्टीनं हा.
मामीला नको येईल तेवढं चांगलंय तुम्ही पण क तिला एवढं ओडून धरत असा गुणाष्टतव त्या मामीला.
आम्ही नाही मी कुणाला ओडून धरत. आम्ही कुठ कुठेच ओडून धरत नाही त्याच. आमचा त्यांचा संबंधच काय म्हणतोय आम्ही जाऊ म्हणूनच तर मी गेलो नाही आज.
कि तर गेलीत.
हा.
कितीला गेलेत म्हणलं.
नऊला.
बर.
वाट बघत बसलेली.
हम.
म्हणजे फोन केलता य म्हणून.
हम्म
नाही म्हटले मम्मी संांग येतो म्हटलं आणि गेलच मी.
अरे बापरे!
बरं झालं.
इंजेक्शन घेऊन आले ते गाठीे झालेत
बर्फ लावायचं नाही जरा
हम्म लावायच मग फेशियल आ फेसची ट्रीटमेंट काय घेताय आहे की नाही? घरी घरगुती
कायच नाही
लावायचं जरा मुलतानी माती अलोवेरा जेल रोज वॉटर मिक्स करून
नाही काय लावलं
काळजी घ्यायची जरा आपण आपली हंम
हो
मी पण शिवायचं म्हणते पण आता झोप आली
हं हं हं झोपा मग
न नाय
रा शिवायचं
हम् जरा मशीन क्लीन करायची मशीन जरा क्लीन करून हम्म हम्
झोपेतच क्लीन करायची
हम्म किलीन करायच जाणार बाकी
काय नाही?
हम् हहम पन्हाळायाला जायचं म्हणत होतो येताय काय?
या जावा कि मग जाऊन
चला की पावसातन पन्हाळा फिरायला खूप छान आहे
चालत जायला पाहिजे मग आपल्यासनी
कशाला तुमची एक स्कुटी माझी एक स्कुटी
दुघी जण जायचं
हम् पाचखी
हम्म हम् मग एका स्कुटीवर दोघी जण मावतात की
नको डबल सीट याला नको का